हॅलो.
हॅलो.
हा बोला ना.
एक मिनट मी आवाज वाढवते कॉलचा मला आवाज येत नाही.
होा हो.
हा.
येतय आता
हो येतो येतोे.
बरं.
कुठ कुठलंय गाण तुमचं?
मी इडली धुळ्याची आणि तुम्ही?
मी नाशिक
हो का प्रॉपर नाशिकचे का तुम्ही?
म्हणजे अ चांदोड माहीत असेल ना तुम्हाला
हो माहिती ना
हो चांदवड चांदवडमध्येध्ये गावे आमच
अच्छा अच्छा अस स आहे का
हम्म
बर
तुमचे झालेले आहे काही कॉल
अ हा झाले थोडे मग आताच जॉईन केलं ना मी दोन तीन दिवस झाले मला
अच्छ तीस कॉल म्हणजे बरेच करायचे मग
हो तेच ना बघू आता उद्यापर्यंत
हो ना आणि कोणाला कराव काही कळत नाही
तेच ना तुम्ही कधी जाॉईन केलंय
माझा बरेच दिवस झाले दिवाळीपासून केलेले आहे मी
मदरी तुमचं बाकी अजून
हो म्हणजे हे टास्क आत्ता आले ना
अच्छा असे
आणि आधी अस अ दुसरे होते आणि मध्ये बरेच दिवस काही नव्हतो आणि मग आता हा दिलेला होता त्यांनी फोन फ्रेंडचा पण मी तू केला नाही मी तो स्किप केला बाकी दुसरे केले मी असं कसं ना कोणाशी बोलणार काय बोलणार मग
आजाद
पण मग हा त्यांनी आता कंपल्सरी सांगितलं
हा तेज नाता कंपल्सरी केले आहे ना
म्हणून मग म्हटलं आता करास लागतील कमप्लीट
ह्म तेच ना बाकी तुम्ही घरीच राहता का मग का काही जॉब करता
हो नाही नाही घरीच असते मी पण
अच्छा अच्छा म्हे आता हा नाही मी म्हणजे एज्युकेशन पण करते घरीच असते मी बाहेरून करते
अच्छा काय करताय
माझं ग्रॅज्युएशन चालू आहे आता लास्ट इयर ला आहे
कशा म्हणजे काय काय घेतलेलं
बी ए बी ए ला मी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम साठी करते म्हणू ग्रॅजुएशन ला घेतलंय हा
मग लग्न
ह
दिवस नसतील राान ना तुमचं
नाही दोन वर्ष तर झाले आता
ह नवीनच आहे म्हगजे माजे दहा वर्ष झालेली
हो का तुम्हाला तर बाळ असेल
साडे तिन बार सच बुली एक
अ एकाचेका
हो एकच आहे बरेच दिवस म्हणजे आम्ही हो ख ग बसले काय झालंय ना आम्ही पहिले नाही होऊ दिलं म्हणजे आणि मग नंतर प्रॉब्लेम आले जरा
अरे देवा आसरात ते
हो ना नंतर असं वाटतं बापरी न गॅप घेतलं बरं झालं असत आणि हो पण नवीन नवीन ये ना ते पण नको वाटत
हा मग ते ना नवीन नवीन जास्त याच्यासारखं वाटत ते
नकोच वाटत ते म्हणजे खूप दिवस ते काय म्हणतो ना मनाची तयारीच नव्हती
हो ना
आणि मग नंतर मग जरा प्रॉब्लेम आले म्हणजे एक नळीमध्ये जरा ब्लॉक होता
बापरे मत ब्लॉकच
हो ब्लॉकेज म्हणजे अ झा होऊ शकलो असत एकाने पण पण चान्सेस कमी होते आणि ऑलरेडी हा आणि ऑलरेडी आपण म्हणजे कसं ना आधी जास्त जाऊ दिले आणि नंतर खुप किती माट बघणार असं सांग
हो ना तेच ना बरोबर आहे मध्ये ब्लॉक कसं गेलं होतं ब्लॉकेज
मग त्यांनी पहिले नाही नाही मेडिसिन्स काही झालं नाही त्यांच स्टेप बाय स्टेप प्रोसिजर असतात मग पहिले ते ओलूशन वगैरे केलं त्यांनींत मग एक सोनोग्राफी केली की जिथून खूप जोरात त्यांनी एक इंजेक्शन सोडलं
हा
ही त्यानी सहज निघू शकतं असं
हो का अरे देवा मग
मगथे मालेगावला इथं छोटस ऑपरेशन छोटस म्हणतात त्यांना ते छोटस वाटतं एकक्चुली पण तीन ती त्यांच्यासाठी काहीच नसतं ते डॉक्टरांसाठी ते सगळं छट खोके मी एवढं म्हणे विशे वाटते ते छोटे कं म्हणतय
तेच ना त्यांना काय सरलं ऑपरेशन टे असत
हो ना आणि मग त्यांनी अ तीन ठिकाणी कट होता तीन ठिकाणी कट केलं ते
बापडे
बग आणि काही नाही हो केलं छोटस म्हणायच आणि काही नाही म्हणे तुम्हाला प ठेव एक दिवस ठे त्यांनी म आणि म्हणजे ल पण नव्हत हो टाके होते
हा
काही नाही म्हणे तुम्ही झालं की जा म्ह जा म्हणे थडं ेड्या त्यांनी म्हणजे अक्षयश मला चालता पण येत नव
नाही ना हे कर नाही डॉक्टरांना सर्वच उपज वाटतं
म्हटलं टिस्ट त्यांने एक दिवस तरी आराम करायला ठेवायला पाहिजे होतं पण नाही
तेच ना मग तुम्ही घरी इथंचकताना शिकला
हो नाही मग आली घरीथचली आणि मग तिथून माहिरी
हो
जवळच आहे दोन्ही पण माझा चांदवड मध्येच आहे
हो का म्हजे तांदळ मध्येच माहेर द सहाजार रप का अच्छा म तुम्ही आता जॉईंट फॅमिली
नाही जॉईन नाहीये पण माझे मिस्टर एकतेच आहे
हो का.
हो ते पण. हम हम हम. ह.
तर.
हॅलो.
हॅलो.
हा एक मिनिट कॉले होता हा बोला.
हो ह.
बोला बोला.
उचलून घेतला असताना तस काही प्रॉब्लेम नाही होत ना.
नाही जाऊद्या कसं येणार दहा मिनिटाचा एक कॉल असतो.
हा हा.
आपले पण एकशे ऐंशी मिनिट्स कंप्लीट झाले पाहिजे आणि. कस ना वेळ पण नाही आणि परत घरातले काम प्लस मग. ते कॉल करायला भेटला पाहिजे मला ज.
पण लेक्चर चालू असताना मला पण अस किवा पण टाईम नाही भेटत ओ.
हा मग मी तेच म्हटलं जेवढे सकाळे सकाळे पटक.
तेच दुपारी कसं मग जेवण परत मग. हम्म.
ते मग ती झोपायचं मग ते काम संपत नाही.
हो ना तू स्कूल ला आहे का.
स्कूला म्हणजे कसं असतं आम्ही ना. असं जातो आठ दहा दहा दिवस पुणेला जातो वर्क फ्रॉम होम येत. आमच ना मग तिला स्कूलला पण नाही टाकलेला आम्ही.
अच्छा.
मग घरीच शिकवतो काही आणि मग इथे जाते ते आजीसोबत अंगणवाडी मध्ये जाते.
हा हा तुम्ही म्हणजे वर्क फ्रॉम होम करता का.
माझे मिस्टर.
हा हा बरं चांगलं जा. खूपच लहान आहे ना अजून हां चांगलं पण जेवढं लवकर टाकलं तेवढं.
हो पण कसं ना टाकता आजकाल साडे. त म्हणजे कोणी पण विचारत की अजून स्कूलला पण नाही जात का पण आम्हीच नाही टाकलेलं. आ तसं पण तिच. हा आणि म्हणजे अभ्यासासाठी नाही पण मुलांमध्ये मिक्स होण्यासाठी. असं टाकायला पाहिजे होतं.
हा तेच ना टाकून दिलं असत मग काय.
हम्म पण हे काय आम्ही स्टेबल नाही कधी इथं कधी ते. तथ आणि अभ्यास तर तिचाू आहेच झालेला त्यामुळे का विषय.
हा मग काय डारेक्ट नर्सरी मग.
हम्.
हम्म ह्. आणि आताच्या बरोबर खूप हुशार आहे हे आमची जॉईंट फॅमिली आहे.
हो का.
हा म्हणजे मोठे नाही धीरणी आहे झेठ आहेत. त्यांना एक मुलगा एक मुलगी आहे. आणि सासवीत फक्त सासऱ्या वारलेत.
अच्छा.
माझं पण इथलं इथंच आहे धुळ्यातच माहेर पण सासरपण आहे. हा तुम्ही म्हणजे धुळ्याला तुम्ही येत. आलेच नसणार काही कोणी नसेल तुमचं
माझी आहे एक पण ती ना चुलक बहीण राहते तर चुलत चुलत म्हटल्यावर एवढं काही आपला येण्या जाण्याचा संबंध नाही
हां आमचे नाशिकला असत खूपच रिलेटिव्ह्स
हा हा
म्हणजे आजी अर्धी फॅमिली तिकडच आहे नाशिकला
अच्छा
हा बाकी कुठं पंचवटीकडे राहता बाकी कुठं राहता असे
हा मग काय नाही तुमचं तर येणं जाणं चांदवडूनच आहेत
तरी एवढं काही जात नाही आम्ही कारण मग मम्मी पप्पा जाता फक्त आणि आजी आहे म आम्ही काय जायच च
होा ते आहे
आणि बाकी मग इकडे सासरी करायची जळगावला आज सर्व
हा हा हां
हा
म्हणजे काय म्हणतो आपण ते आजोळ आहे का शिक म्हणजे आजीबाबांचं गाव
नाही म्हणजे गाव तर हेच आहे आमच धुळे तसंच आमच नाणे शिताने खे गाव पण मा आजीचे भाऊ बहिणी सर्व तिकडे सेटल झालेले आहेत सिटीमध्ये हां आजीचे ते सहा भाऊ बहिणी ना म तीन तर ऑलमोस्ट तिकडेच आहेतेत आणि तीनकडे धुळ मगा कस पहिल्या पाासून म सिटी थोडं हा काही येत नाही आजीच जाते आधीच जावचं मला हम्म आणि मी तिकडेच हजरी होऊन गेली म्हणून मग माझा काही विषयच येत नाही हा तेच हा बस तेवढा भरपूर आहे पाच दहा मिनिटाचा रस्ता आहे फक्त इथून बस
हा मग काही नाही तुम्हाला भारी काम आहे
हो ना
मला तर अजिबात सवय नव्हती पहिले लग्नाची म्हणजे तसं कुठे जायचं कुणाकडे नाहीच घर म्हणजे
हो ना आपलं आपलं घर
ह एकदम लग्न झालं ना एकदम जवळच भेटायला पाहिजे एकदम जवळ पास वा आपल्या मनाने याव का
तेच ना चांगले उलट जवळ पण आपण म्हणतो जवळ राहिलं तर पण तसं उलट नाही जाता येत नाही असं म्हणतो आपण जवळ येत जात राहू येत जात राहू उलट जेवढं जास्त लांब राहायला ना मग जास्त दिवस राहायला भेटतं उलट
माझं तर कुठलंच नाही
हा ना तेच ना तुमचं कधी झालं होत लग्न दहा परर आधी म्हणजे सोळा का हम्म बर तुमची तरी एज काय असेल मग
माझा एज ना एकच मिनिट मी कॉल उचलते
हो हो हो ह